वेळ होणार हाय त्यांना, वेळ होणार हाय हं अ नं जिवून तने आल्यात त्यानी
बोला
हा.
रामाच्या जळातला प्रसाद आम्ही हे करीत नाही क हा. रामाच्या देवाच्या देवळातला प्रसाद आला आम्हाला
कोण जाणार?
बाबा गेलेले.
हो ना. ह हा कुठला आणल्यानी. चांगला हाता काय प्रसाद चांगला होता काय काय म्हणजे काय बी, सांगायचं नसतंय.
खरात क
देवळातला प्रसाद कोठं बालूश असतय
फोटो पाठवू काय
हा आणिक झाला
मग बालुशई आणि बुंदीचा लाडू क के
हम् काय पाहिजे होतू चुकलं
आरतीला जायच मग आरती
अ हलक करून आळूच्या फतपत्या खाणार काय
आळूच फतपत आहे
हम ह
कोण गेलेय
हजरन आमच्या
फोन केलेय
पप्पा आन आमच्या
फादर आळूच पत पता करताय
मुंबईला येत नाही त्या त्यां जास्त
मम्मी काय फादरलाच सगळं कामाला हो वाटतं
म्हणून मी करताय लागती
होय आमच्यासारखं पाहिजे होतं अन्न करतेला
हम्म त्या फक्त भाकरी ठत
नुसतं भाकरीच करय, भाकरीच सोडून सगळं करताय त.
हा काय मा मासे आभेस आहे असं कळत कशी पाहिजे तशी फ्राय रस्सा भाजी
मारी कि म आम्हालाच काही येत
हम्म हम्म शिकायच
हम् हम शिकायला सगळ्याला याया पाहिजे की
हम् हम्
करा आल्यावर
शिकायचं कर्त्या करायचं की
हम अजून तो
आप एक दिखाये ग सर कोण सी दवाै मंगा लिजे आप किी बोन पिरा वो जडी बुटी है जिससे टीव्ही वर लाग बोला हे कुठली ॲडव्हर्टायज आलिया
कसली ऍडव्हटाईज लाढली
तेच की अ ढो ढोबरं दुखत त्या गोळींची
हा
हम्म आत्ता कुठलं लावलं आणि ते कुठलं गाणं लाग अबे
गाणं लावल्या आणि त उुठलं ते सोननी म मराठीवर
कुठल लावलेत ह
कुठल् नाव आहे कोण पुष्पा द राईस पुष्पा लागलाय पुष्पा.
आहे ना
बारीेकीनपुस्प लावयला ना जातंय त्या पुस््पावर
आं स हम् काय
का जास्त करताय मग विचार की
आत्या बाहेर गेलाय त्या असं धरू आणताय पहिला मुंडे कापताय सगळं हे बाहेर काढतात त्याच्या पोटातलं सगळी घाण बाहेर काढायचं मग बारीक पीस करायचं तळायचं असलं तर बारक पीस करायचं आणि आम ते तळाय आणि मागाचं आणि पुढचं तोंड असत ते आमटत घालायचं
हम्म
हम्म
तू अंगाच होते
ह
हम्म अ कसरतय हेट गिड हेटागतय काय तिस पा
हे अ चींचे टाकत आहेत परत कॉर्न फ्लावर मिक्स करतात
हा.
आणि कुठल्या कुठल्या असत्या होय. म्हणजे जरा दाट होती ना.
हा.
आणि लई कुठलं कुठलं त्याच चिकन मसाला मटन मसाला सगळ मसाला असतात ते घालताय मिक्सच करताय.
हा आणि
आणि तयार करताय?
म्हणजे मग मम्मी मास्कांना करतच नाही.
मम्मी खाईत बी नाही आणि करत बी नाही.
हम हम हम्.
हम्म. हम्म तिथश तुम्ही आम्ही आले तिला करायला वागे.
कुणाला?
अश्विनीया मेला
ला काय झा्याला
करा लावा की जेवण आली आहे तसं.
आमच्याकडे कुठे आले आहे ते मी तिच्याकडे आलो हो.
ते तुम्ही तच्याकड आले शेच काय जवान कराय का तिथं.
ती करते की जेवण तिच तिच जेव कर. हो देवाय.
होत जेवते अशी तुम्हाला लवकर.
हम्. झालं तिथे ठेवण माझ्यापेक्षा पहिला
हम् तेवा कि मात झाली वेळ झाली.
अजून नाही आम्ही नऊ वाजता जेवतोय.
हम हम.
का तुम्ही दर नयचा लवकर.
नाही अजून अर्धा तास नऊ साडेनऊ ला
हम हम मग आ स स्प झालं पालक तर
आळू आळू.
आच वड्या करायच्या कि माळूच्या
ते असलं काय वड्या वड्या करत नाही डायरेक्ट हेच फतपत हे धर भाजी
हम्. आळूच पण हे केलं तर चालते की वड्या पण चांगल्या होत्या की वड्या करायच.
वाड्या मम्मी कररा ती करणार तर करा नाही.
हम.
ह.
वारी जाणार आहे नाही चौदा तारखेला वारी जाणार आहे की
होय
म जाणार काय
ह हा, हा ह
हो काय ग बोल कर ती
काय देऊन झालं आ
व्हाया नाय अजून
काय वाय नाही
घेऊन जेवाण जेवण कराय नाय अजून ह
माझं झालं की
झाय
हे
ते काय बोलणार हाय म्हण हा
दे की काय बोलत
ण पण ते का दिलं बघ नाही जा नाहीच जा तू चार कसत सांगायला
काय कराली
दा बसली का खेळायली
बसूध ग तू बोलोलवा बगप
प्रत उशरा
पहिला काय डोका आहे
म्हणून चालत आले तिथन घरात इथं पर्यंत
आ
म्हणून घरासन आमच्या घरापर्यंत चालत आली डोक्याव मग डोक्यान चाल ली की
दोघ स्ल तल
हम
पायान त्यानं करत आली बर झालं नाई, नाई जनरेला म म्ह सांगर हम्म चंदायला हालून घेऊन याला सांग
चंदाआई हातरूण घेऊन ये म्हणल्यात ऐक ना
राहू दे घे मग ऐक ना तर राहू दे एकदा सांगितलं की गप बस्ती नंतर आली तर घेऊन येत्या घे
हम् न आपला का आम्ही काय नाही बघा काय?
कोण ते पोऱ्या नाहीत कॉलेज मध्ये पोर्या म्हणतेस दादाला दाजी म्हण
हं हं
आवाज येत नाय गं भावोजी बोलायला सांग
मी तरी व्हय.
हो कॉलेजमध्ये पोरी नाहीत म
हाईत की,
हम्म केवढ्या हाईत?
आमच्या हाईत त्या डब्ल्यलीन डिब्लीन हाईत. लईचं हाईत जास्त येत पोरा पेक्षा पोरा नं जास्तच येत.
पोरानं पेक्षा जादा हाय.
हा पोरी
हम्म पटली की नी मग
नाय पटल्या नाही विच बघत बी नाय आम्ही
अगो बाई असं कस रे बघत नाहीचं ये तर म